हु हु लिलीलिले प हॅलो येतो येतो.
हा हा हा ह
फोन चालू ये ना तुमचे काई नाही तेच तिचा डब्बा भरत होती तिला म्हटलं पटकन अभ्यास करुन घे पण काय टाइमपास हो सांग तू कोणाचा फोनये नं काय करती.
चालू असतं मुलांच झालं चालू असतं ह ह ह
कॉल झिरो पण सबमिट झालेत का?
अ झालेत आहो बरेच झालेत.
माझी पण बरेचं झाली.
आता कॉल केला आपण हा तिकडून रिसिव्ह करेपर्यंत कट होत तो आणि म झीरो दाखवतो कॉल. माझे तर पार सात आठ झालेत.
माझे पण असेच झालेले पण आता ते तीस एकदा चे कंम्प्लिट करायचे. तुम्ही पहिल्यांदाच करताय का हे काम?
हो हो पहिल्यांदाच करते बघा.
म तुम्हाला नाही मा मी केलंय पहिले पण हे नव्हते तेव्हा टास्क. दुसरे होते आणि तुम्ही हो आ म्हणजे दुसरे फक्त हाच एक टास्क केलाय का बाकीचे पण केले आता ह्याच्यामध्ये
अ बाकीचे नाय मी नवीनच मेम्बर आहे.
अच्छा.
हा सुरवातीला
पण आता स सगळंच बंद आहे.
हा हो.
सगळेच टास्क बंद येत आता ओ स्वयंपाक झाला?
हा हा हा हा
स्वयंपाक असा स अ सकाळीच असतो लवकर स्वयंपाक.
हा हा तिला टिफिन द्या देताय काय म
ते हो टिफिन मध्ये पापडची चटणी देतय आता.
हा हा हा हा रोज काय देताय टिफिन ला?
अ ती टिफिन पण नव्हती नेत तिथं त्यांच असायचा ना शाळेचा खाऊ पण आता दोन तीन दिवसांपासून मुलांचं बघते. मग आता हेच आई गुळ तूप दे आई पापड चटणी दे.
पापड चटणी हा.
पापड चटणी खूप आवडते तिला छ.
आम आ आ माझ्या पण पो मुलग्याला देते मी कधीत तर पराठ देते गोराता.
हम् हे आपलं मेथी पराठा पालक पराठा.
हा हा त्यांच्या ते स्कूलमध्ये काय भेटत नसल तर कसं. हा आ भेटत असं नाही मग काय थोडंफार दिलं की होऊन जा तस आता तिकड मोठ्या स्कूल मध्ये म्हटल्यावर आपल्याला बोप चांगला टिफिन द्यावाचं लाग
दिला तरी म्हणजे बरं आहे असं स्कूलमध्ये देतात ते चांगलं असत. पण देतच नाही डबा घर घरी येऊन सकाळी उ
हं ह ठीके इंग्लिश मिडीयमच दिलन त्याचं.
हो इंग्लिश मिडीयम आहे त्याचं.
चल जा स्कुला.
हो रेशिपी वगैरे वेगळी काय असं
अरेच हो माझं चालूच असतं माझं पहिले ना चॅनल होत एक युट्यूब ला
हो का
हो हो पण नंतर नही झालं.
हा हा हा हा.
मग नंतर अ हो असं मराठी स्वाद म्हणून होतं.
आ.
पण मग कोरोना मधी म परत ते केप झालं नाही कोरोना हो ते कसं नसताना.
तुम्हाला कंटिन्यू टाकत राहावं लागतं
टाकत रावला
हा मग नंतर काही जमलं नाही रिसिपी वगैरे टाकणं एक झाल्यानंतर पण मग ते बंद झालं मग म ते स्टोरी टाकल्या त्याच्यावर मग जोक्स टाकली
हां हां हां
मग सध्या तर बंदच आहे म्हणजे मला आवड आवडायचं अस व वेगळं काही काही बनवून बघायला
बघायला हा हां हां
पण हम् आणि कस थोडफार इन्कम पण व्हायचा
हा हा हा हम
तरर म
काय असे वेगळी नॉनव्हेज मधली काय का रेसिपी काय
नाही नॉन व्हेज नाही खाताता म
नाही का हा हा हा हेज मध्ये सगळं असतं का
हो वहेजच व्जच खातो सग तुमच्याकडे तिकडे तम तुम्ही खात असाल ना नॉनव्ज तुमच्याक आणि स्पेशली ना ते तांबडा रा
हो प्रसिद्ध आहे तांबडा रस्सा पांढरा रस्सा चालूच असत ते
कोल्हापूरमध्ये म्हणजे प्रॉपर तिथे राहता का तुम्ही
हा प्रॉपर मी कोल्हापूरमध्येध्येच राहते ब
अच्छा भारी मग देवीचं दर्शन वगैरे आलेली नि म्हणजे ना लग्न झाले तेव्हा
हा हां हां हां
आता त्याला भरपूर दहा वर्ष झा ठे
म्हणजे असं झा आला होता काय म्हणजे फ फिरायसाठी आला होता ता काही नातेवाईक नाही आहे न हा हा ह
फिरायसाठी लग्न झाल्यानंतर म्हणून आम्ही रोग चाललेलो होतो
हा हा हा
ते काही थोडंफार तेव्हा थोडा वेळ काही दर्शन वगैरे घेतलं असेल बस
हा हा हा हा
एवढ्या लां नाही ये नव होत मग
नाही तेवढ्या नाशिकून येणं होत नाही सण
जायचंय की नाही तुला
गेली की नाही अजून स्कूलला
नाहीय ना आयत तस
व्हेज मध्ये काय बोल बनवत होता
व्हेजमध्येध्ये ब बराच मी एक पालकपुरी बनवली होती ती खूप व्हायरल झाली होती.
बोलते कशी आहे म्हणजे तुमची रेसिपी कशी आहे का.
अ गरम पाण्यात पालक धुऊन घ्यायचा
हां
त्यानंतर मग त्याची प्युरी केली मग त्यामध्ये मी अ हेच आपलं हिरवी मिरची लसूण टाकला
हां
आणि मग त्या प्युरीमध्ये बसल तितकं पीठ मीठ थोडं लाल तिखट धनी पावडर ओवा
हां हां
असं टाकून मग त्याच पीठ बनवलं होत.
हां
तर ती बरीच. जवळपास तिला ना तीन लाख व्ह्यू झा आले होते.
होय ना
हम्
चांगले छान झाले असेल ती रेसिपी
हो पण ते कस ना कंटिन्यू करा कधी कधी काहीच व्यूज येत नाही.
हां हां
जवळपास त्याच अस असतं ना एक हजार लोक जेव्हा तुम्हाला सबस्क्राईब करतील.
हां
तेव्हा मग तुम तुम्हाला ते पैसे द्यायला चालू करता.
असश असतं का ते
हा तर ते माझ खूप दिवस म्हणजे एक हजार लोक काही झालीच नव्हती दोन तन बर् शजवर पाास मग तोपर्यंत ते आपल्याला काहीच देत नाही फक्त
नाही मग आपण स्व करतच राहायचं.
करतच राहायचं घि बॅगच आपण मग कंटाळा कंठा कंटाळा आहे तुम असं काहीच नाही भेटत म्हटलं मग कधी कधी वाटायचं सोडून देऊ आता आपण.
हम्म तेच की.
नंतर झाले मग मग लागले होती वाडायायला चांगले.
हा हा.
पण म आता हे जमत नहीत.
ते आता ते आता ती छोटी असल्यामुळे ते अजून काय नसेल जमल.
हा ते पण आणि मग त्याला व्यवस्थित किचन क्लीन पाहिजे.
हा हा.
व्यवस्थित सगळं दिसलं पाहिजे त्याचे काय म्हणता आपले - - अ भांडे वगैरे एकदमच आपण वाप
ते एकदम मग ते एक किचन सगळं म्हणजे आप स्वतःचा युज करायचां ना.
हो नाही नाही हे आपलंसत त आपण चॅनल सुरू करायच आपलंच सगळ असं
सगळं आपलंच मग ते लई व्यवस्थित सगळं ठेवलं पाहिजे ते.
हा ते कॅमेऱ्यामध्ये चांगलं स्वच्छ दिसल -ल पाहिजे काहीतरी लोकांना बघावं असं वाटलं पाहिजे ना.
आणि ती भांडी पण वगैरे सगळे व्यवस्थितच असं दिसलं पाहिजे ते.
हो असंच आपली स्टीलची का असना म्हणजे व्यवस्थित पाहिजे एकदमच चांगल असं पण नई आता घरात अ बनवायचं म्हटलं कसं आपण पटपट पटपट घेतो आवरुन
पट आणि सगळा पसारच अस
हां. ते म्हणजे खर मग कॅमेरात तेवढंच दिसलं पाहिजे मध्ये घाण असं नको यायला. आणि मग परत कॅमेरेचा सेट एप सेटअप करा फोनचा असं मग त्याच्यामध्ये कस वेळ जातो.
हा व्हिडिओ अस स्टॉप करावा लागत असेल. ते क्लीन हा हा हा. ते क्लीन हो करून मग पुन्हा बनवा करायचं.
हा कसपण
हा हम हम ह.
मग एवढ त्येला वेळ लागतो आणि मग हे कस आता हा म्हणे मग तेव्हा काही दिवस आम्ही पुण्याला होतो मग तेव्हा ठीके. चालायचा वेळ झाला तरी.
आता स सगळे घरी असल्यामुळे नाही होत.
हम्म मग तेवढा वेळ लागतो ना मग परत असं आणि रोज - - नवीन ब अताबपल्याला हित रेसिपी बनवायची ती वेगळी परत स्वयंपाक वेगळा होईल न मग. त्याच्यात खूप नाही होत एडजेस्ट असं एवढं मग मी नंत तर ते मला स्टोरी वैगेरे टाकल्या.
हा.
पण मग त्याच्यात कुकिंगमध्ये पैसे जास्त होते.
कुकिंगमध्ये ना.
हम्म आणि स्टोरीत तीत -तकी अस काही येईन ते कसं असतं ना टाकलं त सगळ्या व्हायरल होत नाही आता मी अ पन्नास साठ टाकल्या समजा ते होतील व्हायरल पण ते हळूहळू होतील नंतर खूप दिवसांनी मग त्येच्यातल एखादीच व्हायरल झाली मग पैसे तेवढेच आले नाही ना मग इंटरेस वाटत नाही.
मग असं वाटतं नकोस टून मग ते दिलं सोडून हा.
दे जाऊदे तिकडे एवढं टेन्शनचं हाय म्हटल्या नंतर काय
मग परत जोक्स टाकले ते जोक्स मी कॉपी करून टाकलेले होते.
हा हा हा हा
ते खूप टाकले मी शंभरच्या पुढे असतील जवळपास.
होय ना
आणि मग, त्यांनी तोपर्यंत काहीच मला मेसेज नाही केला. आणि मग नंतर ते मला म्हटले की हे कॉपी केले त्यांना कळत बरोबर.
हम्म हम्म हम्म ठीक हाय चाल.
हॅलो